हॅलो
नमस्कार ताई
नमस्कार, आवाज येतोय माझ्या का? हो हो
आज आपण आपल्या आवडते अन्न या विषयावर चर्चा करणार आहोत
प्रत्येक व्यक्ती आपले आवडते अन्न वेगळे असते, तुमचे आवडते अन्न कोणते आहे? नमस्कार माझे आवडते ते अन्न म्हणजे नमस्कार माझे आवडते अन्न म्हणजे पावभाजी, मला तिची चव खूप आवडते, तुझे आवडते अन्न कोणते?
माझे आवडते अन्न म्हणजे पुरणपोळी विशेषतः सणासुदीला बनवलेली पुरणपोळी
छान पुरणपोळी महाराष्ट्र पारंपरिक पदार्थ आहे, तुला ती काय आवडते
हम्म, कारण तिची चव गोड आणि स्वादिष्ट असते, शिवाय ती आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे लहानपणापासून घरात सणासुदीला अं आलं गेल्या पाहुण्यांना दिवशी पुरणपोळी बनवली जाते
अच्छा, अच्छा, खरे अन्नशी आपल्या अनेक आठवणी जोडले असतात, मला पावभाजी आवडते कारण म्हणजे तिच्या अनेक भाज्याच्या असतात, ती खूप चविष्ट लागते दोन्ही पण मित्रांसोबत बाहेर जाऊन खाण्याची मजा काही वेगळी असते
बरोबर आहे, माझ्या मते तर घरचे अन्न अधिक आरोग्यदायी असते
कारण घरच्या अन्न स्वच्छता आणि पौष्टिकता जास्त असतेना
हम्म तुला इतर कोणते आणखी पदार्थ आवडतात
मला मिसळ पाव, वडापाव, शेवपुरी आणि डोसा देखील आवडतात. तुला?
मला पुरणपोळी सोबत वरण भात, पोहे, उपमा आणि मोदक आवडतात.
विविध प्रकारचे पदार्थ आहेत, प्रत्येक राज्यात स्वतःची खास संस्कृतीत आहे ना, खाद्य सांस्कृतिक आहे ना.
हो ना, अगदी बरोबर आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, मिसळपाव तसेच दक्षिण भारतामध्ये इडली, डोसा पंजाबमध्ये सरसोदा साग आणि मक्केदी रोटी प्रसिद्ध आहे
खा खाद्य संस्कृती आपल्या एकमेकांशी जोडते, नवीन ठिकाणी गेल्यावर तिथले प्रसिद्ध पदार्थ खाण्याची उत्कृष्ट असते
हम्म हो ना. पण आजकाल लोक फास्ट फूड जास्त खातात. याबद्दल तुझे काय मत आहे?
ठीक आहे. पण रोज खाणे आरोग्यासाठी चांगले नाही ना.
हो ना बरोबर आहे. फास्ट फूड मध्ये तेल, मीठ. साखर जास्त असते त्यामुळे संतुलित आहार गेणे खूप महत्वाचे आहे.
काय?
ज्यामध्ये फळे, भाज्या, डाळी, धान्य, दूध. आणि प्रथिने योग्य प्रमाणात असतात त्यांना संतुलित. तर आपण असे माणू शकतो.
म्हणजेच आवडते अन्न खावे आरोग्याची काळजी घेणे घेऊन. अगदी बरोबर ना?
चव आणि आरोग्य. यांचा समतोल राखणेच. ते गरजेचे आहे.
तुमच्यासोबत जेवणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
माझ्या म स्वच्छता आणि पौष्टिकता. अन्न कितीही चविष्ट असले तरी ते स्वच्छ अस
खूप छान विचार आहे. तसेच अन्न वया घालू नये. हे देखील महत्वाचे आहे ना?
होना. अनेक लोकांना पुरेसे. अन्न मिळत नाही.
बरोबर मित्रांनो आज आप आपल्या आवडत्या अन्नाबद्दल त्याशी महत्त्व आणि संतुलित आहाराबद्दल चर्चा केली.
हो ना.
तुमचे आवडते अन्न कोणते आहे याचा नक्की करा.
हो आणि त्याची सोबत आरोग्याची काळजी. जी घेणे.
हम्म. हो. ओक ना धन्यवाद. सांगितलं आम्ही चायनीज.
चायनीज मध्ये काय काय आवडतं?
नूडल्स, राईस मंचुरियन
आणखी
बस तुम्हाला
मला तर हम्म मला तर जास्त गोड पदार्थ आवडतात गोड पदार्थ फार जास्त प्रमाणात आवडतात मला
उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुरणपोळी, मिसळ पाव जास्त फेमस आहे हम्म
आणखी तुमच्याकडे काय आहे तुमच्या इकडलं काय स्पेशल आहे
आमच्याकडे पावभाजी, मिसळ पाव, वडापाव, शेवपुरी आणि दोसा देखील जास्त आवडत आहे इकडे आमच्याकडे पुरणपोळी सोबत वरण, भात, पोहे, उपमा पण मोदक पण आवडतात
हम्म तस तर मला बिर्याणी पण खूप आवडते तिचा सुगंध मसाले चव मला खूप आकर्षित करतात, तुझे आणखी काही आवडते अन्नआहे का
बिर्याणी कुठली जास्त आवडते?
मला व्हेज बिर्याणी जास्त आवडते
हम् हैद्राबाद्री बिर्याणी पण आवडते, तिची चव आणि मसाल्याची सुगंध खूप खास असते ना
हम्म, कोणा कोणाला नॉनव्हेज बिर्याणीचा पण फार जास्त क्रेज असतो, कोणा कोणाला पिझ्झाचा फार जास्त क्रेज असतो. तुम्हाला आणखी कुठले कुठले पदार्थ आवडतात. हॅलो तुला आणखी कुठले कुठले पदार्थ आवडतात.